हँग अप कॉल इन प्रोग्रेस. हॅलो!
हा येतोय ताई बोला आवाज हो हो येतोय.
काय करतीये?
काही नाही माझंच काम करते दुसरं काही.
उद्या येणार आहे का इकडे, तू बोलल ती ना तुझं दफ्तर भरायचंय.
हो ना हो ताईला फोन केला होता मी, पण मग त्या म्हणे पंचायत समितीला तिकडन आले का मी फोन करल पण मग काही केला नाही त्यांनी.
मंग कधी येणारे?
बघते ना आता उद्या आमची ज्वेलरी ची एक्झाम आहे उद्या तर नाही जमणार.
तुझा आवाज खूप बारीक येतोय मला.
आता येतोय का?
बोलता.
बारीकच येतोय वाटतं.
आवाजच येत नाही अगं एकदम बारीक आवाज येतोय तुझा मला.
तुमचां हे करा ना आवाज वाढवा ना थोडस.
आवाज वाढवायचा तर चालू आहे माझा हे.
पण मंग तुमचा येतोय क्लिअर आवाज मला.
हॅलो!
एक मिनटात
हॅलो! येतोय का? माझा येतोय का तुला आवाज? केलेलं नाही ते ओपन अजून काय म्हणते काय केलं आज तू? हॅलो.
ज्वेलरी.
काय हॅलो.
येतोय का आवाज?
आवाज येतोय का तुला माझा? येतोय का हा. तूझा आला आता मला बोल.
हा काही नाही ज्वेलरी बनवत होते. तुम्ही काय करताय?
तेच म्हटलं तुम्हाला त्या दिवशी बोलीती म्हणे ताई मी येते म्हणे.
हो ना अव काल मी. अग देवयानी तईला फोन केला तर त्या म्हणे मी पंचायत समितीला होते. हा त्यांना वेळ नाही मिळाला मग् मी काही आलीच नाही असं झालं.
अच्छा हो.
आणि मला आता ऑर्डर द्यायची, ना माझी त्याच्यामुळे मला आज नाही जमलं.
तू ते चालू केलं का तुझ आला आर्याच?
होय हे ज्वेलरीचं.
चालू केलं आणि ते त्या मॅडमला बनवून द्यायचं होतं ते बनवलं.
अ कुठे हो त्यांनी फोनच केला नाही ना अजून.
नाही केला.
नाही ना.
मग तिथं बोलली का ना तुला ठरलं होतं ना, तुमचं अठराशे रुपयात का काय?
ठरलं होत पण मग त्यांनी म्हणजे कॉल बॅक केलाच नाही ना परत.
हा का.
गडबड झाली हा नाही मी बोलत बोलला दोन दिवसात म्हटलं चालेल मग दोन दिवसात देई. कम्प्लीट करून.
मग त्यांनी काही फोनच केला नाही. कारण आता मटेरियल पण आणायला जावं लागतं ना असं होतं.
हा आणि मटेरियल पण कॉस्टली असेल ना खुप.
हा कॉस्टलीच हे ना म्हणून तर मग म्हंटलं का घेऊन आलं त मग दिलं असतं तर मग घ्यायला गेले असते मी मटेरियल.
मग त्या नाहीच ती नाहीच बोलली का तुला?
म्हणजे मग कॉल बॅकच केला नाही. देवयानीताई पण म्हणे माझ्या याच्यावर पण फोन आला नाही.
मॅडमचा.
हा त्यांनी पण काही कॉल नाही केला मला.
हा का हा मॅडमला माहित होतं तूच बोलली असं. म्हणजे तुचं बनव ते असं हे तू आता मॅडम तुला चांगले ओळखता ना.
हो मीच बनवते.
त्या म्हणे विचारलं होत त्यानी तिथे मा माझ्यासमोरच तिला फोन आला होता ना? मग तेंव्हाच ती म्हणत होती का हो मॅडम देईल म्हणे. ती बनवून त्याच्यानंतर तिनं तुला लगेच कॉल केला होता.
अ त्यांनी केलं मला पण मग काही ब देण्याचं काही बोललंच नाही ना. आता कसं त्यांनी लवकर आणून दिलं असं म म्हट मटेरियल आणायला मग मी गेली असती असं हां.
त्या ते कृषी कुंभ मध्ये त्यांनी हे लावलं होतं तर तुम्हाला काही दिलं का त्याचं?
मला काहीच माहिती नाही, मी गेलेच नाही दोघेही नव्हंत गे.
त्यांनी काहीच दिलं नाही.
नाही मावशी म्हणजे त्या गेल्या का त्यांच्या नाही नाही ते त्यांची मुलगीची ना तिची तब्येत बिघडली तर मग मावशी तिकडे जायले
हा.
त्या म्हणे मग तिकडनं आली मग मी कॉल करते तुम्हाला
अच्छा आणि मी निसार असतं तुमचं काहींच नाही मिळालं तुला.
कशाचं?
आपलं इथं डोंगरे वस्तीगृह नाही का लागलं होतं ते
कुठे काय त्याच्यातच मग अशे हे ना परत मंग थोडसं म्हट मट्रेल आणलं मग काही बोललेच नाही त्यामध्ये
म्हणजे तुम्हाला जाण्या येण्याचा खर्च वगैरे काहीच नाही दिलं.
नाही जाण्या येण्याचा खर्च म्हणजे कसं मला ऑनलाईन पैसे टाकलेले ना ते अह घेतलेल्या वस्तूचे
मग त्याच्यातूनच आम्ही आमचे कट करून घेणारेत.
हो का मग तुम्हा दोघी जावांना पण दिलं का भाड्या भाड्याने वगैरे
कुठे दिलं त्यांनी आमचं म्हणजे माझे दीडशे त्यांचे दीडशे असे स्वतःचेच खर्च केले आता त्यांच्यासोबत यायचे तर मग त्या भरायच्या पैसे. आणि एकटी यायचे तर मग माझ्या जवळचेच खर्च करायचे नंतर म्हणे त्याच्यातून काढून घ्या मग काय होतील ते असं हिशेब करू म्हणे आपण
फायदा झाला असेल ना.
हा हां नाही बोलायचंय पण मग कसं त्या नेमक्याच ते अह हे झाला स्टॉल झाला आणि त्यांच मुलीची तब्येत बिघडली तर त्या तिकडे गेल्यात
हा.
असं झालं हा कालच मला परवाच्या दिवशीच फोन केला होता त्यांनी म्हणे मी इकडे आली का मग तुला कॉल करते. अ या म्हणे मग दोघीजणी मी तुम्हाला वही वगैरे दाखवते म्हणजे काय ये काय
तेच म्हणतं. मी म्हटलं काही झालं की नाही ब असं बोलणं नवीन पैसे भेटले की नाही कारण का सगं काही भेटलं तरच माणसाला करायला इंटरेस्ट वाटतो ना ग
मग तेच ना मग आणि एवढं जायचं यायचं लांबपण. असं होतेय. आता त्यांचं म्हणणं झालं ब साड्यांचं आता परत आणायच आहे म्हणून असं पण मग स्टॉल लावायला आपल्याला जमणारच निवढे ला जायला यायला मुंबई जरी म्हटलं
हा नाही मग तुम्ही काय करायचं माहितीय का दोघींनी मिळऊ नय ना साड्या वगैरे कुर्ती ती वगैरे आणून ये ना करून द्यायचं त्यांच्या क मटेरियल त्यांना म्हणा तुम्ही फक्त मार्केटिंगच काम करा.
बोलायच सरांना सांणारे आम्ही मटरेल करून देणार आमचं काही होईल ना आमच्या मेहनतीच काही होतील ना तेवढे आम्हाला देत जा आणि स्टॉल लावायला कोणी ठरवा ब एक जणी असं- त्या मावशी सोबत जोडीला जरी गेलं एखादी अब
असं मार्केटिंकला इकडे तिकडे जायला वगैरे लागतंस ना
हो नाइ दोघी जणी म्हणजे त्या मावशीला एखादी जोडी जरी असली ना तर मग होऊन जाईल मग तिच तिला रोज द्या आमच आमाला द्या आस काय होईल तेच्यातून म
माजे लाहान मुलंय तेच्यामुळ तुमाला जायला यायला प्रॉब्लेम होतो हां तेच ना म
दोघांचे चालू होतात एक एप्रिल पासून
आ म तुमी काय करा असं व्यवस्थित ठरवून घ्या म्हणजे कस मग दोन पैसे तुम्हाला भेटले पाईजे ना ग त्यातून काइ
तर नइ तर म म्हंटलं तेच्यातून हात काढून घ्यावा कोणाला करायचं ते करू द्यावा आणि आमचं हाय आता ही सुरुवात झाली आरीवर्कन ज्वेलरीच्या हेच्यात तर मंग काय हरकत नइ करायला
हा बरोबरेय
असं आता माझी ऑर्डरच मी कम्प्लीट करते
हा का कोणी म्हणजे कुठली ऑर्डरे
आपलं इथंचाय ज आपल चौदा एप्रिलच्या हच्यानं तिनं ऑर्डर सांगितली चोकरची ये छोट गळ्यातलं मोठं कानातले आणि नथ
हा का कितीपर्यंत जातं ग तस हे कानातले हार म्हणजे गळ्यातलं कानातलं आणि ते दोनच कितीपर्यंत जात
दोन कोणते ते छोट अन मोठ ना
हा
हा ते जातात नऊशे पर्यंत हा
अच्छा
अस्सं
चालेल मी तुला परत कॉल करेन म मला पण जर लागलं बाई चा चान्स ला माज्या पण भाषिक लग्नाय ठरतय जर कुनाला पाइजे असेल तर सांगेन मी तुला तस तु मलाय ना असं वेगवेगळ्या सेटचे प्रायजेस दाखवून ठेव फोटो आणि प्राईज असं टाक जर कुनाला पाइजे असेल ना जर तर म्हणून विचारन मी त्यांना
चालेल ठीक
तस मग तुला पण थोडीफार ऑर्डर भेटेल मग असं
हो चालेल ना
चालेल
मी ना आता ते सेट जे तयार केले ना चालेल चालेल ठीके हो हो ठीक
थांब मी पण